हॅलो.
हा, बोल. हॅलो.
हा. नोट द्यायचं, काय म्हणालतीस?
ते प्रोजेक्टचं हाय ना, नाही गं केलो.
अगं, काय कर मी त्या नोट द्यायचं कम्प्लीट करचा. मी न कल बस
होय. सलोनी पण म्हंटली. क ती पण, थोडं केल्या वाटतं.
पण मला तेल कॉल केलती, म्हणजे ते काय झालं. तिचं मॅथचं हाय नं लॅपटॉप. आणि आपला विंडोय. मग मॅगच्या टर्मिनलचा. हॅलो.
हॅलो.
हॅलो, हा. ऐकू आलं काय?
आलं- आलं.
हा. तीझं, श्रद्धाच कसं, मॅकचं लॅपटॉपाय अन् आपला विंडोजाय ना. मग त्या टर्मिनल च्या कमांड वेगळ्यायत की. मग ते एल एस वगैरे असल्या तर आपल्याला आप टर्मिनलमध्ये. मग ते तिला कळत नव्हंत. म्हणजे ती म्हटली की, ती सगळं न मॅक चं सांगाय लागलाय. न आपण विंडोवाल्यांनी कसं कर? मी म्हटलं, काय करायच चं. ज्या- ज्या कमांडयत ते चॅट जी पी टी ला टाकून बघ, मट ल आणि मग कर म्हटलं. कारण मी पण तिना नोट जस वगैर, हा. मी पण पला कनिय, सेम टू सेम टाईप केलो. का म्हण ते डझ नॉट सपर्ट म्हणत होतं. मग मी चॅट जी पी टी ला टाकलो. मग म्या काय म्हटलो, मला जर शंका आलती. याचा आणि हेचा कमांड वेगळा अस णार. म त्याला म्हटलं, ही मॅकची कमांडाय. माझ विंडो टेनाय. आणि विंडो टेनला जे लागत कमांड ती दे म्हटलं. मग त्यांन ते दिलं. मग काय कराय पाहिजे? म त्या म सल सिद्धिकाला सॉरी म्हला पण तेच म्हटलं. टर्मिनलच्या कुठल्या- कुठल्या विंडोजच्या कमांड हायेत, नोट देयासाठी. त्याजी एक लिस्ट काढून घेऊन, लिहून काढय पाहिजे. म्हणजे कसं, आपल्याला बरं पडतंय गं लई. ते लगे, टाईप करायला. कारण, हा. म्हणजे ते कसं मॅकन टाकणार, नाही. मग आपल्याला मॅकनं, कळणार कसं?
हो.
आणि मला एक सांग. ते म्हटलं, वन अन वन या इंटरव्ह्यूच कार्ड घेणार ते कधी घेणार आहे सेशन झाल्यावर सगळं.
काय माहिती गं कधी घेणार.
बघायला पाहिजे गं म्हणजे तुला त्यामध्ये सांगितलं ना वन ऑन वन घेणार म्हणून.
कुठल्या ह्याच्यामध्ये सांगितलं तिनं ते?
ते आहे की त्याज्यामध्ये वन ऑन वन करिअर गायडन्स आता लिहिलेला आहे की त्याज्या त्या सेमिनार तरी त्याच्यामध्ये उम्म. हाय गं मी वाचल्या गत झालं डेल्टा काय कशामध्ये तर हाय ब ते.
काय मग महित नाही बाई घे नंतर घेल क्लास सगळं आपलं कंप्लीट झाल्यावर घेणार गं. आता थोडीच अर्ध झाल्यावर घेणार आहे.
होय आणि गीट आणि गीटबच पण बघून काढायला पाहिजे सोड. मी आता काय करणार आहे नवीन अकाउंट काढणार आहे गीटप परवाशी काढलेला त्यांनी मागच्या वेळेस ते जरा असं चुकीचां निघला . वाटाय लागलं मला गं मग संग संग गीटपच अकाउंट
चा आला हाय सोड खरं ते मी बंद करून मग अ हि जा आता करय सांगल तसच काढायचं हम्म.
चा ते लॉग आऊट करणार नाही नाही नवीन तिज्याच ते बेच त्या तुजे का आता ते पा पंधरा वीस तर व्हिडिओ असतील गीट आणि गिटपतच आणि नोट जेच्या काय सोळा व्हिडिओ येते का बारकं बारकं पहिलं आहेत का नाही सगळं? ते काय कमी-कमी मिनिटच त्यांनी शेवटच चार्ज आहेत- ते नऊ मिनिटं, दहा मिनिटंअकरा मिनिटं. सॉरी आठ मिनिटला असाय ते व्हिडिओ. ते खरं त्याने छान शिकवल्या. बघायला पाहिजे ते तू बघून काढ तू आधीचा कम्प्लीट करल्यास काय सी एस एस ते?
नाही नाही अगं मी बघितलोच नाही काल पण बघितलो नाही आणि आज पण बघितलो नाही म आता उद्या एकदा प्रोजेक्टचा हे करून आलो की नाही मग हे करायचं. क हे प्रोजेक्ट ही सिलेक्ट झालं नाही म ते करू काय ते करू सगळं हेच.
हा हा हा म आता तुम्ही ना दोघी नाय ना असा नव कॉलेजला.
होय उद्या जायला पाहिजे उद्या उद्या शेवटचं काय तर ठरवून जा म्हणून सांगितलंय.
हा नाही जाऊ न ये जाऊन ये.
लई जन अ ॲबसेंट होती आणि लई जणांचं सिलेक्ट पण केलं नाही.
पण हे केता किती जणांचं हाय मंडळं सगळ्यांचा पी पी टी थ्रू घेणार सोडते नी.
पी पी टी घेणार नाही आहेत. त्याच्यामध्ये काय लिहिलं माहितय काय की अ तुमचं तुम्ही गाईडला भेटायचं. आणि सब्जेक्ट तेन ठरवून जावा म्हटलं ते एकतीस तीस तारखेच्या आत.
हा हा म तुम्हाला कोण आहे?
आम्हाला वाडकर मॅडम आहेत मला. आणिय सलोनी त्यांना हे आहेत पारके सर आहेत मग मी पारके सरांना सांगणार सोड पार के सरांना पण दाखवायचं आणि सय. सेजल मॅडमला पण दाखवायचं. म सेजन मॅडम काय पारकेसर हा म्हटलेत की सैजन मॅडम यांचा हाच असतेय.
ओय ठी काय नाही तुम्ही काय बे काय बेघ्यामी सपोर्ट कणारला म्हणते फक्त करा दाखवाय गेले क नाही आस नाही आस आहे. कर सजेशन देत बसत्या आता माझं तेच आहे मला त विशाल सर आहे. ते माझे काय फजिती करणार आहे काय माहीत मी करताना असं करणार आहे काही डऊटच काढायल नको असं करणार आहे. खरंच का तर मी काल जरा होम पेज तयार करून घेतलो मग त्याला का नाही ख असं. पाठी माग ब्लॅक बॉर्डर म्हणजे ब्लॅक सगळं बॅकग्राउंड आणि ब्लू कलरच बटन आणि त्यावर कणी व्हाईट मद्ये कंटेंट असं आलंय ग. मग क मी काय म्हणालोय करताना असं करतो की ते डे नाईट मध्ये पण स्विच व्हाव. ते मध्ये पण जसं ते हा म्हणजे असं करायला पाहिजे ग. हा डार्क मोड आणि नाईट मोड मध्ये पण व्हायला पाहिजे. हा आणि त्याच्यामध्ये हे पण करता यायला पाहिजे फोनला आणि लॅपटॉपला ऍडजस्टेबल ते पण कर यला पाहिजे काल ते करताना त्याला लिमिटच बसला चॅटजीपटीला माझ्या
होय बाई तसच होते.
मग त मी काय करणार चॅटजीबीटी वर पण लॉगिन करणार क्लाउड वर पण लॉग इन करणार काय. आणि तिथं जे कॉप के तिक मा चालू करणर अस करणार आता म्हंजे कस दोन्हीकड कराय बर पडतय ग दोन्हीला लिमिट बसत नाही नी नाहीतर मग सोनुच्या ईमेल आणि माझ्या जे दोन् कंटिन्यूस चॅट ठेवत बसणार आहे मी म्हणजे कसं मॅनेज करायला बरं पडतंय ग.
चालतय कि तस पण.
आं.
तसं केलीच तर पण म्हणजे लिमिट संपलं तर वेळ वाया जातोय ग मग.
हा आता माझ आता माझे सकाळी सात तरमिट लागले त्याला मग तर दुसरं न्यू चॅ्ट केल. आणि त्याला म्हटलं आपण देवटॅक नावाचा वे म्हणजे वेबसाईट करून तला माहितय का मग त्यां होय मला माहितय मग त्याच्यामध्ये च कंटीन्यू केलो. त्यालाच असण त्याला मग मी त्याला म्हटत मी तुला काय काय रिक्वायरमेंट सांगितलं त त्याला सांगितलं डेनाईट पाहिजे ऍडजस्टेबल पाहिजे मग आता बसून पला काय कर माहिताय व्यवस्थित. एक प्रोजेक्ट म्हणजे एक पानावर क नाही आपला म्हणजे कसे चालणार आणि त्यामध्ये कुठ कुठकुठल पेज असणार त्यामध्ये काय काय असणार हा. हे पहिला बसून स काढून घेणार आता ते काढून झालं क नाही मग तेच ते बा सप कुठलं केलंं टक टक करत जायला बरं पडतेय का म्हे कुठलं झालंय काय झा का कळणारच नाही आपल्याला असं होणार आहे.
हा.
जरा बसून ते जरा काढायचं म्हणा लालय चॅटजीबीटी वरन आणि मी पण जरा डोक ो लावतो कसं कसं काय काय ते बघतो
होय मग तुला ते आ आई च बघायला पाहिजेस कारण का फ्री नाही य इ आई. म्हणजे एपीआय फ फ्री नाही आहेत.
बघ तू कि ते.
मग ते तुला बघाय सर्च मारायला पाहिजे.
हो नाही जेव्हा जेव्हा ए आयचं येतं क नई. तेव्हा ते करणार ग. आत्ता माझ्या ह्याच्यामध्ये ए आय दोन ठिकाणी आहे, जेव्हा कोड करते तेव्हा नी, गीतबला कनेक्ट करणार त्याला ते न ए आय लागणार नाही ग.
म आता म्हणजे तुझं कोड जे हाय हा? तुला काय देणार आहे ते कोड चुकलं तर हे देणार आहे ना?
सजेशन.
सजेशन देणार आहे, त्याला लागणारच की मग?
हा मग ते क नई पहिला सेटअप तेन करून घ्यायला पहिला व्यवस
हा म्हणजे पहिला बघ कशा कशाला ए आय लागणारे. मग त्याच्यासाठी मेन कुठलं कुठलं वापरायला लागणार आहे, कारण का एके का ए आय आहेत ते नुसतं चाटबुटसाठीच आहेत ग.
हा.
चाटबूट एवढं काय म्हणजे असं ए आय कोडवरचं हे देणार नाही ग.
ह हां हां आणि मग आता समज ए पी आय तर हे घ्यायचं म्हटलं काय तर किती पैसे घेतात त्यांनी म हजर दोन हजार असं?
म्हणजे आता आपलं इथलं असलं
हा.
तर त्यांचं रेट वेगळं असत्यात, नाहीतर आता आपल्या इथं एवढं को म्हणजे एवढं थोडं कमी आहे. जर दुसरं असलं क न ते डॉलर मध्ये असतंय ग.
हा.
मग ते त्यांचं डॉलर म किती होतात ते असं काय?
असं झालंय का? मग
म्हणजे मी पण आता हे मी आता प्रोजेक्ट घेत लोय की नाही?
हा हा.
त्याच्यामध्ये मग आता बुकिंग तेन झालं त व्हॉट्सॲप ला आपल्या ते रिसिप्ट जाणार हा मग त्याच्यासाठी पी आय जं कुठला आहे म्हणताना ते व्हॉट्सअपचंच ए पी आय हाय.
हा.
ते काय म्हंटलं माहितीय काय त्याला आपण हे हाय टर्म्स अँड कंडिशन ते दोन वेळास काय तर ट्रायल देते. आणि तिथनं पुढं मग ते परचेस करायला लागते त्यांचं. मग तेनं म्हंटला की चाटचं ऑप्शन व्हॉट्सअप चॅट चॅनलचं ऑप्शन ठेव. अन् मग त्याच्या थ्रू केलं तरी पण मग चालते.
असा आहे व्हय, नाही बघायला पाहिजे ए पी आयचं जरा बघायचं तर तोच प्रॉब्लेम येणारं का नाही? मी तर याला गवस करत मला तिनं हे पी आय युज के तिलाही झाले लिमिट नव्हतं नव्हं.
तिनं तेच कि मला सांगितलेले का नाही ते गॉर्कचं ते चाटबुटला? ते ते एक सांगितलेल तिनं. म्हणजे तिनं तो यूज केलती मग बा तिच म्हंटली की कुठलचं ए आय फ्री नाही मग तिला विचार खरं ते त्या युज कर तिच्यात काय ह्या प्रोजेक्टमध्ये नाहीय ते एवढं.
नाही ते सांगल की मागच्या वेळेस केलाय म्हटल्यावर तिला सांगाल की मला ह्या वेळेस ते तिला माहित असणार की.
ता त्या इंटरव्ह्यूच्या प्रोजेक्ट मध्ये खाली स सजेस्ट करत होते ना ते.
नाही क्वेशचन जनरेट करत होत. सांगत होत.
हा तेचकी.
हा काका होत भरपूर होय ते चांगलं केलती सोड तिन.
कुठलं दुसरं युज केल्या काय विचार म्हणजे?
हा तेच की मग मी गीता आणि गीटला करणार हाय म्हणतो आणि कुठ कुठला अस बरं पडतं ते सांग म्हणतो तिला.
सांगा हा चालतय की चालतय की. आत हा बोल.
दहा मिनटं झालं बघ कटकर.
हा हा करतो.